हम्म.
आईला विचार ना त्याच्यात पायचा
काय हे का?
डोळ्यात टाकायचा ड्राप.
हा विचारते, तिकडं जाऊन आणावं लागल. असलं त्यांच्या जवळ बाबांचा
अरे आईला फोन कर थोड्यावे
पत्रे कापुन आनायचे
थोड्यावेळाने आईला फोन कर. थोडा वेळ थांब. लगेच नको जाऊ नंतर जा.
डक मांजर पाळला होता मी तवा लग नाहीत वाई
सगळ्यांनी जायचं आहे. थोड्यावेळांनी जा. पातळ बघत नको जाऊ. आमचे शिक्षक पैसाच पडला आज. आमचा शेठच्या डोक्यात पाईपच पडला.
कस काय पडला?
तो ठोकत होता तने वरती वेल्डिंग मारलेला. तो पाईप तो पाईप डोक्यात पडला.
अरे यार बर शेट भडकला नाही तुमच्यावर. ते म्हंटल भडकला नाही बरं तुमच्यावर तो.
नाही मी नव्हतोच तिथे. मी नव्हतोच तिथे, मी दुसरीकडे होतो.
बरं झालं पाहून करायचं, त्याच्या जागी कोणी असलं तर शेट तस कोणी असो प्रत्येकाच जीव
टपकन डोक्यात पडला म्हणून तो पडला.
पाहुन करायचं बा हळूहळू. धपकन पडलाय
तर काय हो म्हणत्यात उद्या ये, सकाळी ये, दुपारी ये.
हम्म. तेच म्हटलं मी हळू करायचं ग. सकाळी कोण कोण आलत सात जण सात वाजता?
एकटाच होतो मी.
मग एकट्यानाच बोलवता का?
हम्म.
बरं हाय मग काय. काम नाही त्याला मग एकट्यालाच बोलवुन घेता. हम्म.
ते उद्या काय करत काय माहिती.
डब्बे कोणीच नाही आणत का? सगळे घरी जातात का जेवायला, मग?
ते मोमीडियन ते त्यांना आहे ते आणता. तत आम्ही म्हणले का आणतो.
मग
तिघजण आणतात. मग येतोय घरी जेवायला काय
बरंच ते शेठ येऊन देतं तुम्हाला. सोडलं बरं होत शेठ येऊ देत तुम्हाला जेवायला. आ तुमचं बंदच करणार आहे घरी यायच.
मी जवळ येते त्या म येतो.
हा जवळय जवळ जवळ करायच आणि मंग यायचं घरी पोरग सांभाळत नाही काही नाही.
दोन मिनिटात हित दोन मिनिटात तिथं.
हा मीच सांगत फोन लावूनसाठी वाटत नका जाऊ
हम्म बरोबर.
होय